हॅलो.
हम्म, येऊ राहिला काय आवाज?
ब्लाऊज, ब्लाऊज नाही शिकत ते दिपाली ताई मस्त
कोण हा ह्या रुपाली.
टाकलं बई, एक मिनट झायल
हा का, चांगलं बसला मला.
अ, पहिलाच देवून टाकायचा, पहिलं जाऊन ब्लाऊज
हा काय, आल नाही काय अजून म.
ह, निकिता तईन शिवल ना, मस्त बसलं बिचारी फक्त मागची पट्टी हेय थोडीशी लहान झाली. अ, गोपी बायाचं शिवल, ते बोलून बाया हम्
हा ते मस्त, गडी जम तयार बद्धपुरतल्या बाया तर तिच्या टागतात
हा ना, दोनशे रुपये शिलाई हाय आणि ते. ते जरशा डिझाईनच्या गोळया, बाया सांगतल्या.
बापारी
हॅलो.
असतरचे, वॉशी, वॉशिंग मशीन घेतली मंग वॉशिंग मशीन घेतली ना तिच्या पैसेत लोच्या.
नाही भी ओ, हां, हो गया.
मग काय हा म्हणजे बौद्धपुरीतल्या बाया चालूच राहतात. ना चालूच राहतात.
हो काय बरच शेवती बिचारी मग क्लासही घेतले मागें.
हा ओ, किती पैसे कमावते ते चालूच असते. चालूच असतें मीरा. हम्म.
त्या निकीताबाई तिच्याच बस्ता शिकवल्या.
औं, आसल तर तिच्या जवळ शिकली ना.
आं?
आचल ताई तिच्याच जवळ शिकली होती ना.
हाव काय?
हम्म.
नसत बसते ना, ते आता तिथं बोब आहे ना,
काय म्हटला?
त्याचा तोच धंदा आहे ना तिकडे, तिकडे ब्लाऊज शिवायचा. हम्म किती बारावी पासून शिवतात ना, ते लहानपणापासन.
ते विषारे धातधुती शु.
हा, एकेका दिवशी की त्या रोज काढतो पण.
हम्म, या मुक्ताच्या सुनेजी म्हटला.
कस होईल ना मग. हम्म.
तर, चार दिवस म्हंटल बाथरूम गेली नाही शुअर?
हां.
मग तिचे चांगले बस ते सासून टाकले.
हा, ओके बोला.
मु, मुक्तानामाची.
हा, ओके. हम्म, हम्म, मग तिथेच लहानपणापासून- हात बसलेला आहे, ना तिचा -
सगळ्यासनी हुशार आहे म्हटलं.
हां ना?
हम्म.
एक पोरगा हिवाळखंड हाय, एक पोरगा गावात हाय.
हा, तुमच्या क्लासमध्ये हाय वाटतं मग, वीर, वीर आहे काय?
नाही, नाही हा नोडस, हा मध्ये.
हा, काय तुमच्या क्लासमध्ये कोण आहे मग?
बरेच मुलं आहेत.
हा काय? बुद्धपुरातली असतील मग?
बुध दस्त नाही आहे.
हाव काय, आपल्याकडे. क अस ते टाकतच नाहीत ना, समजा जास्त-
हा टा तेच आहे तेच आणि ते जीपाशा आहे त तेच आहेत आणि नशायच त तेच आहेत
हा काय? हम्म.
आता हे पटकन झाला की नाही पण ते बोलतच समजा शक्यतो जास्त.
हाव काय ते कुठे बाहेर गावला टाकतच नाहीत ना. हम्म.
दघ चिनता
ह
हो सुचयाता
हॅलो. ह
बोल.
आई थांबन.
त्या पाणी पावसाची किटुकलेही खूप येतात.
हाव.
हाय की जेवायले बसलो की तर बस हा.
हाव. ते अंधार गिनंदार असल्या तर येत नाही ते हम्म. तरी मळमळच करते असं.
हम्म.
अंगावर पाहिजे.
तस पाणी पावसाचे लवकरच जेवण पाहिजात कारण की सर्व किटुकुले झारले जमा होतात बाई.
हा तरी आता लाय कमी आहेत आमच्या घरी नाही आहेत बाई. पहिलेले असंच आहे.
हो ते थकल्याच होते निरा.
हम्म आता बाहेरच्या याच्यावर नाही येत ते.
साधा आपल्या घरातला लाईटही लहान ठोकडि असल ना त्यांच्यावर.
मग काय तर पहिले
हा.
आता काहीच नाहीये असं.
आता ती बारीक चिरी एक सगळे एक खट काही नाही होत. आणि मी सकाळ शछडाश ना
हम्म.
सकाळची शाळा झाली की आनंदचीे आज.
हा सकाळची शाळा होती.
आनंदी ट्यूशन नाही लावेल ना?
नाही तिनं नाही लावेल आता एवढ्या जणी आहेत तिले म्हटलं काही प्रॉब्लेम आला कि विचारत जात जाय.
हा नाहीच बस होते.
हम्म, हम्म, हम्म.
सांगेल दिदी शिकवते घेत
तेच नाहीतरी शाळेत शिकवतात की
हो.
हम्म तुमच्या घरी असते ना आरती तुमच्या घरी.
हम्म.
हा येत असतील पोट्या मग.
हो इथं ट्युशन आहे ना तिची.
हा.
सव्वी, सातवी, आठवी, नववी, दहावी.
बापारे.
हम्म.
तेची जण पुटी कवापासून
दीदी येती काय?
हम्म. बरं झालेय काकू करा कट मग.
हॅलो, काय म्हटलं?
मी काय म्हणतो दीदीने बलवाना वर
हां.
हा हॅलो.
हम्म करम केवट झाले.
हाव.
लावता की काय मग.
हा लावतो ना.
बर लावा मग हा लावा लावा.
हॅलो. हा.
हा आवाज नाही